हॅलो,
हॅलो,
येतोय ना मॅडम आवाज. हो येतोय. येतोय ना येतोय. म्हणजे तुमचा नाही आवाज अडकत होता मॅडम तुमचा.
माझ कस काय अटकाय आवाज एवढा कडक आवाज.
अडकतय ना, आवाजच अडकतय तुमचा.
आता पण, आता पण तुम्ही तुम्ही आता ब बोलताय ना मॅडम, म्हणजे अडकतच आहे आवाजात.
हां.
हो आता आता बरोबर आहे.
मला को
म्हणजे आता पण अडकून राहिला मॅडम आवाजच. हॅलो,
हॅलो,
समज हा,
कोणाला हसू राहिले म्हणते तू?